हॅलो. हॅलो हांहां येतय काय व्हाइच क्लियर? हां येतोय काय वाईच क्लियर? काय करायलायसा? काय करालायसा म्हंटलं? हं हं हं जेवण वगैरे झालं?
हो झालं तुमचं?
हो हो आत्ताच झालं मग काय रेसिपी असतील तरी म्हणजे ज्या झटपटीत होणाऱ्या अशा कायतरी सांगाकी म्हणजे मी करून खाईन. माझ्या मुलांना पन देईंन ना खायला. त्यामुळं म्हंटलं कायतरी रेसिपी हा कोणतीतर अशी झटपटीत चविष्टदार लवकर होणारी अशी रेसिपी असतील की तुम्हाला माहिती?
अम केक आपण अ विक विकत आणण्यापेक्षा घरी केलेला बरा असतो.
तर मग काय साहित्य लागतं त्याच्यासाठी
दूध, इनो, बिस्किट
हं हं हं साखर हं बर
हम्म आपण कोणतही बिस्किट घ्याव म्हणजे जास्तीत करून हॅपी हॅपी बिस्किट किंवा आं आता नवीन आलेय बिस्किट मार्केटमध्ये जे कि असतं
हम्म
पार्लेजी
हं हं हं
त्याचे टओ छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.
बर
असक खूप जास्त पण नको आणि कमीपण नको. मध्यम मध्ये असं पिठासारखं हातामध्ये जरासं पीठ् ठासारखं लागलं की ते तयार होतं त्यामध्ये जरास कोमट केलेल दूध घालू घालून तेजी ग्रेवी तयार करावी आणि ते एकाच साइडने
आणि त्यात जरा साखर एकं दोनतीन चमचे घालावी
बर हम्म हम्म हम्म
आणि ते झालं की त्याच्यात इनो जरा घालावा आणि इनो घाठल्यावर लगेच ते इनोवर थोडस एक चमचाभर दूध घालावं आणि त्या इनोसोबत फेस सुटालाला कीनी ते पूर्ण अ ढवळून घ्यावं. आणि आपल्या घरामध्ये, कुकर असतय
हा
त्या कुकरला आ कुकरच्या, भा आपल्या कुकरच्या आत भांडं असतय, त्या कुकरच्या भांड्याला तुप किंवा तेल लावून
घ्यावं, त्यात पूर्ण भांड्याला तेल लावावं आणि त्यामध्ये आपण जे ग्रेव्ही ती पेस्ट तयार कील्या, ती घालावी त्याज्यात
हा
आणि अ कुकरमध्ये एक, आपली दुधावर काय
हम्म बर हम्म.
शिट्टी काढून, कुकरचं टोपण लावावं.
आणि एक, वीस मिनिटं वाट बघितली कि, केक तयार होतो आपला.
हां... हां... हां... तरं! खर च म्हणजे रेसिपी खरंच खूप चांगली सांगितली, तुम्ही चांगल्या पद्धतीनं आणि, त्या रेसिपी म्हणजे, त्याच महत्वं तो तरी मग, माहीत म्हणून तुम्ही बोलला आणि त्याच कसं आहे माहितय का? लहान मुलांना केक्स वगैरे खूप आवडतात की, तुम्ही बघताय. लहान मुलं म्हणण्यापेक्षा, आपण सुद्धा ते खूप आवडीने सुद्धा खातोय, आणि ते आत आणि तुम्ही बाहे बाहेर बघताय की, म्हणजे पॅकींग वगैरे पॅकिंग वगैरे केलेले केक असतंय बघा, खरं ते म्हणजे असं म्हणजे कधी? केलेल अस ते किंवा त्याच्यात काय जे आपण घातलेलं असते, ते त्याच्यावर लिहितात. पण ते, कधी केलंय? हे आपल्याला त्यातली माहिती नसते, ते म्हणजे त्याची डेट वगैरे कधी? कधी संपलेली सुद्धा, ते काही-काही लोक विकतात.
होय. आजारपण सुद्धा येतंय, तुम्ही बघताय. होय, फूड पॉझनिंग सुद्धा होऊ शकते त लहान मुलांना ते.
होय-होय, म्हणूनच म्हंटलं आणि खरंच, रेसिपी खूप छान आहे. मग तेच म आ आणि, कोणती रेसिपी आहे का तुम्हाला माहिती? का मी सांगू?
तुम्ही सांगा.
तर मग, आता तुम्हाला मी, आता कशी सांगते रेसिपी? कि म्हणजे, आता आपण बघा, घरी असल्यावर कसं, खूप म्हणजे असा कंटाळा वगैरे येतोय.
होय.
आल्यावर काही वेळा, आपण झटपटीत म्हणजे असं म्हणजे आपली भूक भागवण्यासाठी आपण काही तरी आपल्याला हवं असतंय. आणि ते, घरच्या पदार्थात मी सांगीन, म्हणजे आपल्या जवळ ऍव्हेलेबल असतात. आणि, काही वेळा आपलं अन्न वाया जाऊ नये यासाठी सुद्धा आपण किती करू शकताय. आपल्या चपात्या ज्या रात्रीच्या शिल्लक असतात बघा, हम्म. तर काही वेळा, आपल्या चपात्या पण शिल्लक राहतात की, असं नाही कि सगळी चपा चपात्या सगळ्या संपतील एका दिवशी, तर काही वेळा दोन-तीन चपाती त्या अशा शिल्लक राहिलेल्या असतात, आणि त्याच्या आणि त्या आपण कुत्र्याला टाक किंवा अन्न आपण वाया घालवतोय ना आणि अन्न वाया घालवल्यामुळं ते रोजचं म्हंजे मला तरी अन्न वाया घालायला आवडत आवडत नाही ओ
हां.
गं मला काय म्हणायचंय कि म ह्याच्यापासून एक सी रिसिपी होत्या ती आपन नक्की ट्राय करायची घरी म्हंजे खायची. तर हे आता हे काय करायचं आपलं जे आप आपलं हे आहे बघा चपाती आहे ती रात्रीची हसल्यामुळं थोडी फार कडक झालेली असते हांना.
हां.
झाल्यामुळ आपण काय करायचं? ती चपातीचेजे स्लाईस असतात म्हंजे असं कटमध्ये चौकोनी आकार असू दे गोल आकार आपण म्हंजे गोल आकार एवढा तो व्यवस्थित नाय होत. त्यामुळं जर चौकोनी आकारमध्ये आपल्या चाकून ते कट करायचं.
हा
म ते कट केल्यामुळं काय करायचं ते कट ज्या वेळेस होईल त्याच्यानंतर ते साईडला काढून आपल्या अ परातीत म्हजे मोठ्या हिज्यात घ्यायचं म्हणजे ते ज्यावेेळेस तुम्ही मिश्रण कराल त्यावेळी ते व्येवस्थित होईल. तर त्या परातीत घेतल्यावर काय करायचं ते च्यात गी असूदे किंवा थोड प्रमाणात तेल वरून टाकायचं. हां म ते लावल्यावर त्याच्यात तुम्ही काय म्हणजे घरी मसाले असतात बघा तिखट परत तो रंग येण्यासाठी काही पदार्थ आपण वापरतो की असं म्हणजे त्याच्यावर तेल अ काही म्हणजे असं खमंग जे असतात पदार्थ म्हणजे हे मसाले ते तेच्यावर तुम्ही युज करू शक हं तर ते तुम्ही युज करा तेच्यावर आणि ते युज केल्यानंतर काय करायचं की आपलं तेल अस ते ना एका कढई मध्ये घ्यायचं.
हा
म तेल कढईत अ त्यात काय करायचं आपण अ थोड्या प्रमाणात तेल म्हणजे ताप उन घ्यायचं म्हणजे ते लगेच असं म्हणजे कुरकुरीत आन् ख खमंग असं ते दिसायला हवं ना त्यामुळं आन जे, आपण मसाले लावून जे घेतलेलं असतयं जे चपातीना ती त्यामध्ये ती तळायची. अ जरा लाल अस् लालसर हु पर्यंत तळायची, म्हंजे ती खाल्ल्या नंतर खाल्लीना तर ती खुसखुशीत आणि खूप छान न लागती खायला. तर हीपन रेसिपी म्हंनजे झटपटीत पण होत्या आणि आपलं अन्न, म्हंनजे अन्न वाया जाणार हुतं त्याच्यात आपण ती करून खातोय.
अजून एक हेल्दी रेसिपीआय, म्हनजे भरपूर प्रोटीन अन इ कॅलोरीज असू शकतात त्यात.
बंर.
अ भिजलेली मुगडाळ.
थोडीशी घ्यायची, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ आणि थोडे तेल.
मुगडाळ, मिरची आणि आल्यासोबत मिक्सरला बारीक वाटून घ्याय घ्याला लागत, मिश्रणात
कोंनती रेसिपी म्हंटला? हां, हां. बंर, बंर ऐकायलाच एवढं छान वाटते, मग खायला किती छान लागत असेल हां, ह.
म्हंनजे एकदा त ट्राय करून बगा तुम्ही. खूप चविष्ट लागत ते मिश्रणात मीठ आणि कोथिंबीर टाका. आणि
आणि तव्यावर थोडसं तेल टाकून, हम्म.
डोश्या सारखे धीर-धिरडे
हा. हम्म. दोन्ही बाजूंनी हा भाजून घ्या बर.
त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि प-कमी कमी कॅलरीज तात त्यामध्ये.
अजून एक छोटीशीच रेसिपी आहे, रेसिपी आहे. वेजिटेबल ओट्स उप्मा.
व्हेजिटेबल ओट्स उपमा. हा हा बर बर चालेल ना, सांगा.
ओट्स ओट्स, बारीक चिरलेला कांदा, गाजर, मटर कडीपत्ता मा मोहरी आणि हळद.
बरं ह ह
बाजूला ठेवा. कढईत थोडे तेल गरम करून मोहरी, कडी पत्ता, कांदा नंतर भाज्या अ आणि हिरव्या हळद घाला. पाणी उकळल्यावर ओट्स टाकून पाच मिनटे वाफेवर शिज शिजवून घ्या.
बर.
ने भर भर, फायबर ने भर पूर वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होतो त्याचा. किंवा म्हणजे कसं जाड व्यक्ती जे असतात, ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना हे हे रेसिपी खूप गरजेची आहे, करून खाण्यासाठी.
हा हा. रेसिपी एवढ्या लक्षात राहत नईत. मला चांगल्या पद्धतीनी तुम्ही सांगितली. ट्राय करीन. आमची एक नवीन रेसिप